बोला तुम्ही नाही सांगितलंत मला, काय
हा, एक करोड भेटल्यावर. बघ आता घर तर माझं आहे. म्हणजे खूप असं म्हणजे, काय म्हणता. पण बंगला वगै आमच्या गावी अशा तीन रूम्स आहेत, आणि किचन हो. आणि मगं आता कसं आम्ही, जॉईंट फॅमिली म्हणजे माझ्या चुलत. सासू सासरे त्यांचे दोन मुलं, आता माझे मिस्टर तर. पुण्यातच असतं. मी माझ्या सासूबाई आता नंदेचं पण लग्न झालं. मगं. सध्या तरी आता म्हणजे इतक असं वाटत नाही पण जेव्हा दीरा ची वैगरे लग्न होईल त्यावेळेस तर नक्की आम्हाला जरा घर कमी पडेल मग आहे आमच गावामध्ये आहे ना म्हणजे आमचे जिथ राहत तिथेच गावामध्ये पण एक घर आहे पण ते खूप जुन जुन्या काळात म ते पाडून तर पहिलं मी तिथे मोठ घर वगैरे किंवा बंगला बांधेल आणि कॉलेजेस आहेत आमच्या गावामध्ये तर म तिथं रेंटनी पण अ बेड क नाही का आपलं
हा हा
बेड वरती पण आपण रूम देऊ शकतो बाबा असं पीजी टाईप थोडक्यात करायचं माझा विचार आहे पैसे मिळू आत किंवा नाही मिळो पण प्रयत्न चालू आहेत की आ मुलांना कोट बेसिस वर रूम तयार करायच्या वगैरे म्हणजे खाली आपली पण राहण्याची सोय होईल आणि वरती मुलांसाठी होईल आणि एक पुण्याच्या म्हणजे सिटीच्या दृष्टीने चाललंय आमची जागा वगैरे घ्यायची पण कधी कधी असं वाटत की हा गुंठा जमीन साठी आपण वीस पंचवीस लाख गुंतवणार मग गावच्या ठिकाणी असं म्हणजे पाच सहा दोन अडीच लाखापर्यंत एक गुंठ येऊन जातय तर मग सिटीत माहिती नाही आता आम्ही दोघ सोबत असू नसू मग सिटीत गुंतवणूक करण्यापेक्षा म आपल्या गावच्या ठिकाणी शेत जमीन घेतलीत तर काय हरकत आहे अस माझा विचार आहे तर मग शेत जमीन तरी घ्या यची आमची इच्छा आहे
हा हा हा
गाडी तर आता आहे आम्ही सेकंडच घेतलेली फोर व्हीलर कारण नवीन घ्यायची म्हणजे पैसे पण तितके पाहिजे किंवा मग हफ्त्यावर हो आणि कस आता जी सेकंड घेतली ना तर ती मी कॅशमध्ये घेत लेली आणि आता नवी म्हणजे आठ नऊ लाख तर कुठ जात नाही सगळं धरून पुन्हा मग त्यात लोन वगैरे करा ह्या गोष्टी आणि लोन खूप जात ग म्हण जे हप्ते फेडता फेडता व्याज वगैरे म ते डोक्यात नाही बसत माझ्या
हो ते तर आहेच
घेणार गा एकदा हे झालं ना मग फोर व्हीलर नवीन घेणार आहेच स्कूट टी घ्यायची एक डोक्यात माझ्याकडे आहे एक इलेक्ट्रिक बाईक आहे पण अजून एक घ्यायची जेणेकरून आता घरात गाड्या कमीच पडतात आमच्याकडे
ट्रिक बाईक की स्कूटी
इलेक्ट्रिक बाईक अ स्कूटी सॉरी माझ्याकडे इलेक्ट्रिक स्कूटी आहे बाईक नाही हाय तर बाईक घेईल मिस्टरांसाठी म थोडसं जिथ आता हे अनाथ आश्रमातले मुलं वगैरे आहेत जिथ खरंच ज्यांना गरज आहे अशा मुलांसाठी नोटबुक बुक्स दफ्तर असेल अनाथ आश्रम आहेत तिथ म्हणजे अस आश्रमशाळा आहेत तिथं त्या मुलांसाठी गादी किंवा त्यांना पांगरण्यासाठी चादर वगैरे असं माझं देण्याच खूप असं हे मनातून पहिल्यापासून असं वाटतं की काहीतरी करायचंय पैसा पाहिजे त्यासाठी
पाहिजे तेच पैशाशिवाय काय नाही आणि आत्ता किती मार्क्स सर्व झालंय.
सर्वच
आ-आमची पण गाडी आहे. मोठी गाडी आहे, पण आम्ही पण सेकंड हँडच घेतली. पण तिचा एवढा काम निघतोय ना जामचं.
हो.
सेकंड हँडचा हां हो. खूपच निघतोय काम.
हो ना, मग नंतर तेच
पण घ्यायचं आहे. आता बोल्ली जॉबला लागले ना मी त्यांनी मला घेतला ना ते. तीस हजाराचा
अरे बाप
तर बोलले आता, हां तर मला पंधरा हजारपर्यंत घेईन ना चांगला. म्हणजे आता हा हा पेमेंट जास्त त नाही येणार हा फक्त पंधरा दिवसाचा येईल.
हो हो हो हो. म्हणजे पहिल्या पेमेंटमध्ये पप्पांसाठी काहीतरी घ्यायचे नवीन जॉबच्या.
पण हा, पण ते काय येणार नाही ह्याच्यात, कारण सात पाचशे पेमेंट आहे.
हा हा हा हा.
हा थोडाच आहे, तर मग आता पंधरा दिवसाचा कित ती यील काय माहिती. तीन हजार चार हां हां.
त्यावर घेणार की. कस करणार मग?
हप्त्यावर नाही मला डायरेक्ट कॅश द्यायची. हप्ता मग परत तो अं नाही उलट एक महिना अजून थांबेल मग घेईल. ती मम्मी बोलत होती. का हां मम्मी बोलत होती, तू अर्धे दे मी अर्धे देईन असं.
अच्छा पण घेताना कॅशच घे, कारण काय आता मग ते लोन मग हप्ता व्याज ते खूप हे होतं. म्हणजे जिथं पाच हजार द्यायचे तिथे सहाच साडे सहा सात हजार निघून जातात एक्स्ट्राचे आपले. मग आम्ही पण काय करतो, घ्यायचं ना तर कॅशमध्ये. मग भले एक वर्ष, दोन वर्ष थांबायला लागलं तरी काही हरकत नाही असं असतं आमच पण. हम्म. जसं बाग वगैरे बनवायची इच्छा आहे माझी. असं औषधी वनस्पती वगैरे आणि चाललेत बी.
पैसे स्वप्नात जरी आले तरी करूया.
हा तेच स्वप्नात करू आपण.
हो ना एवढे पैसे माहीत नाही.
हा बर.
देवाच्या आशीर्वादाने तुलाही भेट
हा येतील येतील. तुम्हाला पण येेतील, मला पण येतील. मग काय, मग तुमचा उपवास कधी कधी असतो?
हे बघ आता आम्ही ना संकष्टी धरतो महिन्यातली एक. ती संकष्टी चतुर्थी गणपतीचा उपवास असतो नंतर आम्ही. सहा महिनची एक एकादशी असते आमच्याकडे मोठी आता आ मी फक्त सहा महिन्यातल्या दोन एकादशीधर एक पंढरपूर यात्रेची आणि आनंदी यात्रा त्या दोन धरते आणि आषाढ महिना चालू आहे ना तर आमच्याकडे आषाढ मध्ये मंगळवार देवीचे करतात.
हा हा हा.
मग आता मंगळवार तरी आहे सध्या उपस या्या महिन्यामध्ये आणि आता पुढचा महिना म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये श्रावण महिना. माझ्या माहेरी मोठी यात्रा हो खूप मोठी. म्हणजे अ महिन्यातले चार किंवा पाच सोमवार जे काही पडतील श्रावनातले. मोठी यात्रा भरते म्हणजे ते आता तुमच्याकडे त्याला काय म्हणतात माहित नाही मला पण पाळणे वगैरे असतात ना ते.
हा.
हा पाळणे वगैरे दुकानं हो. हो ते डान काय ब्रेक डान्स आकाश हो हो. हो मग दर सोमवारी यात्रा भरते आणि तिथे तांदच्यापिंडी तयार होतात म्हणजे त्याला काहीच नसत ना हे केलेलं देवाच. तेल माहिती नाही आपल्याला पण त्या रात्री पिंडी तयार होतात म्हणजे एक लिंबू लेम बर बोला कार पूर्ण तांदळाचं हे त्याच्यावर पुन्हा लेम वॉशे पास्थर वगैरे असे असतात नाही का मग. त्या यात्रेत तर जायचं प्लॅनिंग आहे. त्यावेळेस पण सोमवारी उपवास असतो आम्हाला. अं श्रावणाात जर पाच सोमवार पडले श्रावणी तर पाच. आणि चार पडले तर चार सोमवारीच असते हो सोमवारीच ना. नाही आता समजा ऑगस्ट महिने ना ऑगस्ट महिन्यात किती? पाच सोमार आले श्रावणातले तर मग दर. त्या महिन्यातल्या दर सोमवार यात्रा असणार तिथे.
हा हा बरोबर.
आणि इतकी गर्दी असती ना बाहेरून खूप लोक येतात.
हा हा हा.
तिथे कुस्ती वगैरे असत.
हां मला कोणतरी सांगितलेलं नाही तुम्हीच सांगितलेलं काय नाही अजून कोणतरी होत.
दुसरा असेल कुणी सांगितलेलं आणि मग पहिल्या सोमवारी लहान मुलांची दिंडी वगैरे असते. आणि शनिवार पण असतो आमचा श्रावणातला उपवास.
हां हां हां आमच्या इकडे पण असतो तिकडे चौल साईडला.
हो हो हो मग बाकी नाही जास्त मी तर हा हा ह. मग बाकी जास्त उपवास तर नाही करत मी दत्तांचा हाी स्वामी समर्थां गुरु असल काय गुरुवार पकडायची गमी पण काय व्हायचं माहिती का. अं माझे लक्षात नाही राहत साबुदाणे भिजत टाकायच. कधीच लक्षात राहत नाही उपवासाला आणि मग काय करायचं मग. त्या दिवशी काहीच खात नाही मी कदाचित शक्यतो टाळतेच मी. कारण मग लक्षात नाही राहिल तर मग काय बनवायचं दुसरं बटाटा वगैरे मग तेल पण नको वाटत चिप्स वगैरे नाही का जास्त मग ते पण थोडस.
तिकडे पण बर तुमचे तर मग वेफर्स वगैरे अस.
हो आम्ही उन्हाळी वाळवण हो हो घरीच बनवतो आम्ही चीप्स. म त्यात पण मग साधे चिप्स, जाळीचे चिप्स,
हां हां हां हां बरोबर हां आमच्याही हा आमच्या इथं त्या होत्या ना काकी त्या पण कोल्हा पूर साईडच्याचं होत्या त्या आम्हाला ते वेफर्स वगैरे असे वाळवायच्या. तर मी बोलले ना तुम्ही पण करता घरी तर ते हो तुला हे मग मग मला दिलेले थोडे आणि त्या वरच्या पण आहेत त्या काकी. त्यांनी पण दिलेले वेफर्स मस्त झालेले भारी लागतात हां.
साबुदाणा आणि आपलं साबुदाणा आणि बटाट्याची पण चकली बनवली जा ते उपसासाठी परत साबुदाणा आणि बटाट्याचे पाप पण बनवतो आम्ही.
हा पापड हो माहिती आहं.
चे हो.
हां हां ते त्या आजी बनवायच्या त्यांचा त्यांचे मिस्टर पण तिकडं आजी नाही म्हणजे त्यांची सून होती त्यांचं त्यानी पोरगा होता. तर त्यांचा तिकड म्हणजे ऑफिससाठी आलेल्या त्या तर आता त्यांची फेरी तिकडे झाली. मुंबईला बदली झाली त्यांची. मग ते तिकडे गेल्यात आता मस्त होत्या ते मी बोलले नाही क बंगल्यामध्ये जाऊन नाही देते मालक आता त्या ते राहायचे तिथ भाड्यानी भाडा बारा हजार होता त्यांना फक्त खालचचं यूज करायचे वरचे पण नाही तरी बारा हजार घेतलेला भाडा मोठा आहे ना बंगला. त्यामुले त्यांना पेमेंट तरी किती यायचं आणि भाडा तरी किती दायचे एकटयाचं जायच्या जॉबला.
हो ना तेच तर होतं गं सिटीमध्ये तोच प्रॉब्लेम होता तर बघ माझे मिस्टर एकटे राहतात तरी अकरा हजार रुपये महिन्याला भाडं द्यावं लागतं एकट्या साठी. हो म्हणजे आमचा वन बीएच केच आहे आम्ही घेतला फॅमिलीच्या दृष्टी हो मग कसं गं आम्ही आलो तर राहण्याची सोय होते ना गं आधी पीजी ला होत पण मग नकोचं म्हटलं पीजी लांबच खूप प्रॉब्लेम म्हणजे फॅमिली आली तर कुठे राहणार?
हा पि्जेला मग किती तिथे किती भाड होतं? पाच हजार हा हा हा पण रूम छोटा असेल ना?
पीजी म्हणजे बेड कोस बेड व आपलं एक सिंगल बेड एका रूम मध्ये चार मुलं. कॉड बेसिस वर, हो. एक कॉट आपल्यासाठी राहणार पण इथे कसं मग आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा झो पा पडा खेळा काहीही करा आणि का आमचं ना किचनचं सामान पण होत पहिलं आम्ही रूमच होती पण मग सामान पण मग ननंद बाईनंकडं ठेवलं होत आम्ही. आता कसं नंदेकडे राहायला पण प्रॉब्लेम नाही पण मग कसं जायची त्याची फॅमिली असते ते नंतर नको त्यांना काही त्रास असं.
ऐका हा हो बरं. ऐका चालेल चालेल तुम्ही करा मग हा.
हो हो चालतंय.
हो चालेल हां चला हां हां बाय.